हा, काय चाललंय?
काय चाललंय की, आता कामावन आलोय, पोरं शाळेतनं आल्यात गडबड गडबड चालल्या. जेवायला वाढ हे दे, हम्म. होय, अशी का तशी धावपळ म्हणजे काय होय. ताल आला म्हणजे पोरं‌ दमच काढत नाहीत.
व्हय दिवसभर भूक लागच कायतर कायतर असतंयच की‌ गं चालू, भूक लागलेली असती शाळेतनं आलेली अस तेत, दमलेले असतेत.
होय.
पण कामावरून आलेली आणि पोरं पण सगळं एकदमच गोंधळ होत असेल नाई?
गोंधळ म्हणजे काय बोलायलाच नको, मला यायला वेळ झाला की आपल्या आपण घेऊन खात्यात. खरं ल, बरोबर टायमिंग मध्ये आलो कि मग गडबड उठते. अगं ह्या वाटच बघत असत्यात मम्मी कधी इत्या. मुलगी आहे ती घेऊन खात्या, खर मुलगा घेत नाही. तर वाडचं म्हणत बसतयं. खायाचं आणि त्याचं लय असतय नाटक होय, स्वयंपाक करायचा हाय की.
हम, आणि काय मग विशेष सकाळी काय केलतं, काय नाही ब निवांत बसले तेच म्हणलं, फोन तर लावुयात म्हणलं.
हा.
सकाळी काय केलता स्वयंपाक?
सकाळी अख्खामसुरा केलेला. आणि ती काळ्या घेवड्याची डाळ असत्या, त्याची जराशी भाजी केली. आणि वांग्याची आमटी भात, चपाती. अख्खामसुरा जरा शिजवून घेत्या, कुक्करला लावत्या. आणि अ म्हणजे दोन्ही पण प्रकारे करायचय येतोय, असं भिजत घालून पण भिजत घालून पण करता येतोय आणि असं शिजवून पण कराय येतोय, तर मी सकाळी शिजवूनच केलेला. कुकर ला लावला जरा शिजवून घेतला, नंतर कांदा, टोमॅटो कांदा, टोमॅटो बारीक चिरला कोथंबीर जरासा कडीपत्ता तर अख्खा मसुरचाच मसाला मिळतोय, तो मसाला पण आणलेला. कांदा, टोमॅटो भाजून घेतला हळद, मोठ, चटणी टाकली. आणि तो मसाला मिळतोय तो टाकला. आणि ते शिजवून घेतलेला अख्खामसुरा जराशी उकळी आल्यावर वरून कोथंबरी टाकली. कडीपत्ता फोडनितचं टाकलेला आणि अ तो गरम मसाला जरास, गरम मसाला जरा टाकला. असा लालसर पणा येतो, छान! लागतं पोर आवडीने खातात आणि डब्याला पण बरं पडतय ओ आणि पटकन होतय, जास्त काही वेळ लागत नाही त्याला.
हम.
तरी सुुटू फुटू करायला लागतय.
होय, आणि वेगळं वेगळं द्याय लागतंय बाई डब्याला एकसारखा प्रकार एक भाजी सारखी सारखी दिली की, पोरं खायला पण बघत नाहीत नाही. हम.
काय? आणि भाज्या तर केवढ्या महाग झाल्यात्या.
काय बोलायचं काम नाही बाई हो का? अगं मेथीची पेंडी तीस रुपये पस्तीस रुपये कांदा- कांद्याची भाजी सुधा वीस रुपये सग सगळ्या भाज्या वीस, पंचवीस, तीस मे ती तेवढी तीस का पस्तीस ला आहे, मी तर मेथी किती दिवस झाल आणलीचं नाही बाई, जाऊदे तिकडं म्हटलं कुठं आणतं बसतीस. बाकीच काय पालेभाज्या आंबाड्याची भाजी सुध्दा घेतली तर वीस रुपयेला. सगळं फळभाज्या पण महागच झाल्या, सगळ्या भाज्या महागच बोलायचं कामचं नाही काय? पाऊस -पाऊस नव्हता ना. आता पाऊस पडल्यावर स्वस्त होतय, बघ सगळं पाच रुपयाला कोण विचारणार नाही.
होय, व्हायला पाहिजे जरा स्वस्त. गोरगरिबांना त्याशिवाय स्वस्तस स्वस्त स्वस्त झाल्याशिवाय, गोरगरिब कुठलं खातयं, कना कना.
होय की बाई, अवघड होतय सगळं.
होय. मी तर काजू आणून ठेवलेत, एक किलो. आणि काजू, कांदा, टोमॅटोची पेस्ट करायची आलं, लसूण म्हणजे कांदा, टमाटा, दोन मिरच्या टाकून काजू जरा तळून घेतलं की काजूची भाजी काजूकरी काजूकरी करून ते पण खात्यात आणि शाळेला डब्याला आवडीने घेऊन जात्यात.
होय, काहीतरी वेगळ. वेगळं वेगळं पाहिजेच गं होय, सारखं सारखं तेच तेच पण नको होय.
वाटतय काय तर असतंय, कडधान्य म्हणलं तर खायला बघत
खात नाहीत होय, पालेभाज्या पण रोज खात नाहीत एक हाय. माझं पोरग तर मोजून चार -पाच भाज्या खातं बघ मोजून चार-पाच. माझ एवढं मोठा आहे, पण मोजून चार -पाच त्याच्या एखादी वेगळी केली काल दुधीभोपळ्याची केलती, नुसतं असं टोचून टोचून खातो म ते लक्षात का ठेवायचं की, आपलं ते त्याला आवडतच नाही ते खायलाच बघत
म तेे घरात सगळ्यांनी खाल्लं तर आ आपल्याला पण खाता येतयं ओ घरात एक खाणार एक नाही खाणार, त्यामुळे म ते खायला पण भेटत नाही.
मग काय? तर आणि अवघड होतय. एखाद काय तर जरा स्वस्त असतयं म्हणून, ते जरा घेऊन येते जरा दुधी भोपळा जरा स्वस्त मिळाला म्हणून आणला तर खाल्ला नाही, शेवटी मी अक्षरशः निम्मा दुधीभोपळा उरलेला दालच्या राईस केला, मग ते दालच्या राईस खाल्ला आवडी ना मस्त झालता ते पण.
हा, मग तेच भाज्या असत्यात, खर तेला जरास काय तर वेगळं काहीतरी वळण दिलं ना मग जातय कि ते.
आता ते मेथी -मेथी खायला बघत नाही, पालक खायला बघत नाही मग मी काय करते सांग? ते जे मेथीचे पराठे, पालकाचे पराठे कोबी खात नाही कोबीचा पण पराठा करून देते मी. तू असं खात नाही ना, मी तुझ्या पोटात असं घालते मग.
होय होय, जातय मग तस. मी पण तसच करते, कोबी आमच्यात पण आजिबात खात नाहीत, कोबीचा पराठा केला का नाही की मग आवडीनं खात्यात. मग राहतच नाही, हा आमच्या सॉस बरोबर सॉस साँस लागतो आमच्यात आ दही नाही. मग विचारायला नको, आमच्यात दही पोरगी खात्या. पोरगं खायाला बघत नाही दही साँस लागतोय, साँस बरोबर हम सगळं जातयं रोल लावून, एका एक म्हणता म्हणता दोन
होय होय होय.
त्यांना कुठं माहित आहे, ती साधं सुद्धा आहे खरे त्याला पराठा बी म्हटलंय.
हो होय, आवडीन खात्यात तशी भाजी खात नाहीत, कोबीची भाजी तर वास आला की, कस तर करतयं बाई मम्मे कशाला कोबी केल्या असं म्हणतोय. काय भाज्या काय आणावं, मला तर काही कळतच नाही.
आण काही मंडईत गेले तर त्याच भाज्या कांदा, कांदा, टमाटो ट आल लसून हे्या जर तीन वस्तू सोडल्या, ह्या काय मी टेम्पोवाला आल्यावरच घेतिया? बट बाजारातन आनाय बघत नाही वांग, गवारी ती भेंडी, ढबू मिर्ची, दुधी भोपळा
तू इकड येत जा आमच्याकडं अ अ भा आमच्याकड एवढं शेतकरी ताज्या ताज्या भाज्या घेऊन, येत्यात कनी इकडं आमच्या साइड ला जरा असं लांब पडतंय शुकूरवार मंगळवार बाज पण एवढ्या छान छान भाज्या असत्यात पालेभाज्यामध्ये तर किती छान छान शुकूरवारी फार गर्दी असती, बघ बाजारला लाल भाजी, हिरवा भा ते माठ असतोय, चुका असतो तोय, चाकवत असतोय, पालक एवढ्या भाज्या शुकुरवारी भरपूर भाज्या असत्यात, व्हरायटी भरपूर असते. मंगळवारी जरा गर्दी कमी असती आणि शेत तरी पण एवढे नसेत पण शुकुरवारी बोलायचं काम नाही, वेगळ्या वेगळ्या वेगळ्या भाज्या काय काय काय काय मिळत्यात, जरा तिकड मिळत नाही डेक्कन वर मिळत नाही पण तिकड डेक्कन वर जरा शिळ माल पण असतय, पण आमच्या इकड डायरेक्ट शेतात न तोडून महाग असतय डेक्कन वर हम. आणि म्हाग पण असतय हित हा एक्स्ट्रा घेत्यात. तर आमच्याकडे जर वीस ला आलं तर तिथं, डेकनवर बरोबर पंचवीस ला असतय. बघते बघते म मी क्वचितच हा क्वचितच कधी तर मी तिथन आणते नाही तर नाही बाई मी आम म्हजे म द आठवड्यातन दोनदा जाणं न का व्हईना आपण ताज्या ताज्या भाज्या मिळत्यात, म्हणून मी वेळात वेळ काढून जाऊन भाज्या घेऊन येते. ह.
हो आणि खाल् खाल्ल्याशिवाय अंगात ताकद नाही बघा खाणं गर
व्हय होय की अवगड पडतय सारं हम्म.
त्यासाठीच मुलांसाठीच काय नाही. सगळ काम मागं ठेवाय लागत्यात, एखांद एक्स्ट्रा आपलं काम असेल ठेवायचं पाठीमागं, पहिला खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं. ते करायलाच लागतय, नाही होय नाही तर मग लगेच ते वाल होतय ते होतय असं दुख ते तसं दुखतंय असं होतंय, मग पोरांच्या मूळ मोठ्या त्यात मोठयाना पण होतय, ना खाण् पिन
व्हय व्हय व्हय पाहिजे की ग दुसरं काय हाय? आता सकस अन्न मिळतंय बघ- बाकीच्यात कशात कुठल्या अन्नात काय कस राहिलय? भाज्यात तेन सगळं औषध मारून तेन असतय. कुठल्याच हेच्यात असं सत्त्व असं काही राहिलं नाही, का हाय ते सगळं खायचं काय? मग अवघड होतय, तू विचित्र झालायस. सगळ व्हय ज्वारी जरी घ्यायला गेली तरी, पण त्यात किती प्रकार दाखवतेत कुठलं घ्यावेच कळत नाही.
आता आम्ही तरी ज्वारी घेतल्या बघा, ज्वारीची भाकरी एवढी कडक होतिया का नाही काय? बोलायला नको कडकच व्हायल्या आणि शाळू हाय बारशीे शाळू घेतलाय, तेन आणि भा चुलीवर व्य व्यवस्थित व्हाईना झाल्या आणि पपांच्या पण दाढा काढल्यात त्यामुळ त्यांना पण चावत नाही मम्मीना पण दाडनच खायला येत नाही. ते म्हातऱ्या माणसांचं कोड होत या.
हम्म. हा आता सगळं काय वेगळंच निघालंय? हम्म.
दिसताना छान दिसतय खर नसतय छान असं झालंय ते
व्हय व्हय व्हय
तेवढीच छान दिसतिया ज्वारी पण, काय चांगलंच नाही बघा.
होय की, हम.
आज संध्याकाळी मग काय मेनू?
आज मी आता पाऊस पडायला लागलाय, म्हणून जरा आ परत आंबे खायला मिळत नाहीत म्हणून म्हणून आंब्यांचा रस कराव म्हणलं, चपात्या करायला येत्यात आणि भात, आणि भाजी बघायची बटाट्याची पिवळी बटाट्याची भाजी परत एकदा पाऊस पडायला की नाही, आंबे नाही बाई. काय आणत नाही मी बंद करते, आणायला बघत
दुपारी पाऊस झाला, चांगलाच पडला आणि
होय, मग कसं त्यात आळ्या वगैरे निघत्यात नाही मग जरा काल बाजारात आणलेले होते. जरा करावं म्हणलं, भैया पण कामाला गेलाय कामावर आलं की जेवायला येतय, त्याला.
आपण केल्याशिवाय कुठलं घरातल्या ना
होय, की त्याला नाही काय खायचा नाद नाही पण बळणच वरडून हाणून मारून त्याला हे खा बाबा चांगलं असतंय बाबा असं करूण लोणच, चटण्या असलं काय काय नको असतय बघं, तेला नुसती वांग चं भरीत गवारीची भाजी कधी तर पालकाचां गरघट्टा ते पण त्याच्यावर मिरची तळलेली पाहिजे. आणि आपल्या एक -दोन मटकेची उसळ. आणि बटाट्याची रस्सा भाजी तर्री आलेली, तेवढ्या चार -पाच भाज्या खातो बघ तेवढ्या. बाकी दुसर बाकीच्या दुसऱ्या पाले भाज्या शेप पू नको मेथी नको ते लाल भाजी नको माठ नको काय काय नको असतयं त्याला.
अगं बाई! आमच्या तर शेपूच्या आमच्या तर शेप शेपूच्या भाजीचा वास नको. केवढी छान लागत्या भाजी, जरा तांदळाची कणी जरा मुगाची डाळ, जरा शेंगदाणे बारीक मिरच्या टाकल्या, लसूण घालून कसली भाजी होत्या, खावू का ठेवू होत्या, ना आमच्या ते ढेकर येत्यात. होय, ते ढेकरच येत्यात. तर खायला बघत नाहीत, बाई!
हअ. जे पौष्टिक हाय ते नको असतंयब आजकालच्या पोरांना पौष्टिक असतंय ते नको ह.
पोरांना नको ते नकोचय आणि पोरांच्या पप्पांना पण ती नको असतीया भाजी.
आता द्या की आताच्या पोरांना पिझ्झा द्या. बर्गर द्या. ह असल खातील पोर वडापाव द्या नाहितर वडापाव दिला तर खुश नसती.
व्हय आमची ह आमच्यानापण तसचं. वडापावच नुसता चालतोय. बाकीचं काय नसलं तरी चालतय. पिझ्झा बर्गरच्या नाही अस नादिष्ट नाहीयेत.
होय का? हं ह
रोज एक टाइम वडापाव दिलासा तर पोटभर खाऊन गपगार अस- - काय मागत नाहीत. हो डायरेक्ट खुश काय घ्यायचं म्हणलं की पहिला वडापाव. आईस्क्रीम सुद्धा हंटान मागत नाही. खरं वडापाव हाट्टान मागत्यात. बाजारात जरी गेल तरी वडापाव आणली नाहीस. होय डेकनवर अस गेली तर वडापाव खाल्ल्याशिवाय घरी येत नाहीत. तिथं ते वडापाव खायलाच पाहिजे. एवढं वडापावच्या नादिष्ट हाईत. दुसरं नाही काय मग मागत चायनीज नको कोबी मंचुरियन नको आबोळी, इडल्या बीडल्या असल काय नाही नुसता वडापाव लागतो.
एकेकाची प्रत्येकाची आवड वेगळे वेगळे वेगळे काय तर
पोर पण पोराचा पप्पा पण तिघा पण वडापावच आवडतात बाहेर असं कुठे हॉटेलला वगैरे जेवायला गेलो ना पावभाजी घेऊया साधा नाश्ता करूया कुरमापुरी खाऊया कुरमापुरी सुद्धा खायला बघत नाहीत. थोडा वडापाव दिस हा कुठं पण वडापाव दिसू दे आता एवढा मी लांब जातो ना गावाकडे तेन तर रस्त्याला पण नाही कुठं काय खायला बघत नुसता वडापाव कुठं आहे का बघा एवढा जिथं वडापाव असल तिथं खायचा हो
आणि बग आमच्या इकडे तर फार छान मिळतो बाई वडा वीस रुपयाला